हा बोलिये.
येस काय म्हणताय?
काय नाही सकाळ पाासून मझे डोक्या त ग आता.. हे मोबाईल घेऊन फसलो काय तुझ्यासारखं घ्यायला पावतं काय नाही. नाही तें एक्स थ्री हंड्रेड रे जरस नक् कळत फरक आहे म्हणजे पण मन खय लागलंय. पण हे ऑपरेटिंग याची बार म्हज डिस्प्ले बिसप्ले अ असं भारीच त्याच्यावर डिस्पले
हा हा हा.
आणि हता हे करा येत नाही रे बोरिंग होत लगेच मोबाईल.
मला तुला सांगित ना मला ऍपपलच काय आवडत नाय अँपलचा मोबाईल
आवाज आवाज येत नाही रे आवाज बारीक यायला.
आला काय.
हा काय म्हटल,
अच्छा हेडफोन लावलाय रे त्याच्यामुूळे. हा, हे कस काम करत करत चाललय बोलायच.
हा हा हा..
हा ऍलच म्हणल, मी मला काय आवडत नाही माहिती आहेय का? त्या ठीक हे, आता जेव्हा एटीन एटीन येईल. एटीन आला ना, की ते जुने मोबाईल आहेत ना. सिक्टीन, सेव्हनटीन, फिफ्टीन त्याला ते स्लो करतात अपडेट घेऊन.
हा हा..
जेणेकरून तुम्ही पुढचा वजन घ्याव. पुढच मॉडेल घ्यावा म्हणून, ते एप्पल ची ती
पण प्राइस ड्रॉप होत नाही यांचे जा अँड्रॉइड सारखे. अनड्रॉइडच्या ल पै पडते खाली किमती
हा ते आहेच तेवढ आता थोडफार असणारच
हह ठीक आहे. असू द्या आता घेतलायस
नाही शेवटी ब्रँड आहे त्याचा ट्रेंडिंग ए माणस आता बॅक कव्हर आहेत ती, भगव लावाय लागले साध्या मोबाईलला पण, एवढा तेचा ट्रेंड आहे. हा भगवा, भगवा.
हा बरोबर आमच्या ऑफिसमध्ये पण लय जणांनी तोच घेतलाय भगवा.
हा भगवा लय ट्रेंडिंग ला.
हा, हा आता एटीन मध्ये अजून कलर येणार आहेत वाटत वेगवेगळे
होय होय होयय पाच सहा कलर आहेत.
हा नवीन येणार आता.
ते आता कितीला येते काय माहित ते एक सत्तरला येईल.
हा बरोबर पहिल्यांद महागच येणार.
हो आणि हो एकदम ड्रॉप होईल एक वर एक वर येईल. एक लाख अस वाटतंय काय काय म्हणते ते आ एकशे नव्वद हजारलाबी
होऊ शकते हा..
मी थांबल असतो पण एवढ उशिरा पैसे नाहीत थांबत ना. अस आहे. खर्च होऊन जात ह. मी म्हटल की, आता काय सप्टेंबर आता किती चार पाच महिने राहिले. तीन, चार महिनेहम्म सप्टेंबरला लॉंच होतय.
तूझ सप्टेंबरला आहे.
हो सप्टेंबर ला लाँंच होतंय.
बर बर बर.
हम्म मोबाईल भारी आहे. सोड फक्त काय आहे माहित आहे बोर होतंय बोर. बोर होतय म्हणजे, त्यावर काय चालत नाही ना ॲप बिप सगळ. फक्त कॅमेरा, व्हिडिओ बाकी सिक्युरिटी स्मूथ स्मूथ चालततय. अँड्रॉइड पेक्षा हा पण बाकी काही नाही.
हम् हम्म हम ह.
लय बोरिंग आहे. असूदे पण ब्रँड वाप करायचा आपला कधी तर एक
हा नाही एकदा वापर आता घेतलाइस तर वापर, परत काय मग बदलायच मग त्यावेळी मग परत. फक्त अँड्रॉइडचा चांगला कुठला असल तो फिक्स करायचा असं करायचं
पण हे कोण सांगत नाही बरं का हे बारकावे एप्पलचे. आता आपल्याला सवय झालेली असते अँड्रॉइडची अँड्रॉइडची त्यामुळे ते आपल्याला सवय ती असते, की ऍप भरायचे नवीन नवीन ऍप. भरायचे हे घ्यायचं ते त्यामुळे
आता तुला सांगू का आता समजा तू मोबाईल घेतलायस. आणि तुला माहित आहे की ह्याच्यात ह्यो प्रॉब्लेम आहे पण तू घेतलायस म्हटल्यावर तू थोडीच सगळ्यांना सांगणार. अरे घेऊ नको आता ह्यो प्रॉब्लेम आहे तू म्हणणारच लय भारी आहे लय भारी आहे
मला गुंड्याचा फोन आला घेऊन झाल्यावर. पलीकडचं मांजर आहे तो म्हंटला असं असं मला सांग कसं आहे. काय मला घ्याचंय आहे मग त्याला त्याच दिवशी सांगितलं मी म्हटलं अँड्रॉइड सारखं म्हटलं ऍप बीप चालत नाहीत.
हा हा.
हँग होतोय बाकी कॅमेरा बीमेरा एक नंबर आहे बाकीचा काय म्हटलं बघा वाप करून सांगा म्हटला मला बी घ्यायचाय म्हटला आता तो ह्योच घ्यायचाय म्हणतोय एटीन
अच्छा.
त्याला आधीच सांगितलं बाबा असं असं आहे पोर
हा हा बरोबर आहे हा असं सांगितलेलं बर आहे सुरुवात तिला मजा वाटते रे
हो फारी वाटते ती ब्रँड ब्रींड भारी वाटतंय ते. काय एवढं हे नाही बोरिंग होतय आपला ह्यो. मी दोन मोबाईल वापरतोय आता तो जुना मोटरला आहे हयो. दोन्ही खिशात असत्यात आता.
हा हम हा ते आपलं अँड्रॉइडच जरा कस फें्टप तर एका सगळं
हो नाही नाही नाही नाही, रफ अँड टफ मध्ये म्हटलास तर ऍपलचा नादच नाही करायचा. लय टिकतोय लय आता जेवढे काय काय सुद्धा होत नाही. एकाचा मला हे आलाय मेसेज आलाय मित्राचा की तुम्ही आता जोपर्यंत हाय तोपर्यंत मोबाईल घ्यायला लागणारच नाही तुम्हाला. असला रफ आहे लय रफ रफ अँड टफ आहे ते. काय होतच नाही किती बी पडू दे किती बी अँड्रॉइड एकवेेळ डिस्प्ले जाईल पण
हा हा हा हा मग चांगलं आहे की.
हो रफ अँड टफ आहे बोर होतयं परत वाप वापरून वापरून एवढं तर वापरतोय त्याला
बरं आहे बरं आहे मग चांगलं आहे
बाकी दुटी किती ते किती हाय आज?
आता दोन ते अकरा. तरी दोनला चालू. रात्री अकरापर्यंत. आज आज घरातन नाही आज करा ऑफिस असतय, पण ते काय झालय ट्याग वाले जे आहेत ना ते आमचे रूट ऑटोमॅटिक म्हणून एक कंपनी आहे, तर त्यांचा
संप हा तेच म्हटलं. संपाशिवाय काय धंदा नाय.
अ ना त्यामुळ आज सगळ्यांनाच सांगितलय आज घरातन करा म्हणून काम चालू येमर रेसोंस. आज गुरुवारच अस आमच ऑफिसच आसत ना गुरुवारी.
बर बर.
पण आता ते कॅर नाही येत त्यामुळे त्यांनी सांगितलय की घरनच करा सगळ्यांनी.
हा हा हा हा.
करायचं म आज घरनच. तेवढा आमचा पण वेळ वाचतोय जाया यायचा. कारण जायला एक तास, यायला एक तास.
हा तुझ्या हाय त्या मोबाईल वरन काय काढलंस का नाय फोटो म्हणजे? जे व्हिडिओ काढलेल चांगल आहेत काय? एक्स्ट्रा हंड्रेड, टू हंड्रेड आहे ना तुझा?
टू हंड्रेड होय, एक्स्ट्रा हंड्रेड प्रो.
सच्याचा आणि तुझा एकच आहे ते सच्या थरपोलेचा बी तोच हाय.
हा हा हा.
बघितलं पण मला ते वाईट अँगल नाही आवडलं तेचा. वाईट अँगल वाईट अँगल नाहीच त्याला म्हणाव तसा.
हम्म नाही पण ते काय आपण सारखं वाईट अँगल थोडी
नाही नाही पण व्हिडिओ वाईट अँगलन केला कनाय वेगळंच हे पडतेय इम्प्रेशन.
हां.
लत भारी हाय त्यो वाईट अँगल.
आता तूच मूवी् काढ एखादा. मोबाईल वर सेटींग कर
लय भारी ते. बाकी काय?
काय नाय बाकी. पाऊस हाय काय?
पाऊस नाही आज ऊन पडलय. ढग हाय नकळत. म्हणाव तस अजून पावसाळा सुरु झाल्याला नाही. त्यावेळी दोन दिवस पडला, असं वाटलं आता झाला पावसाळा सुरू.
हा नाही नाही अजून नाही अजून एवढा म्हणावा असा पाऊस.
मला वाटतय अजून एक आठ दहा दिवस लागत्या ते.
होय होय ते पाठवलेलं बघितलस का काल मी तुला?
हा दाते दाते बघितल की बघ हा हा त्याने किती दिवस सांगितलं?
त्यांनी तसं नोव्हेंबर पर्यंत सांगितल्याल. थोडा- थोडा.
हा हा हा बारीक नोव्हेंबर पर्यंत.
हा हा ते आता बघू कसं होतय त्यातलं काही
हा हा हा
वोके. सायकल चालवाय लागलाय काय?
नाही नाही बोलाय आलोय बाहेर. सायकल नाही आता जायचं हेना कपिचला सोडायचं. आणि अ गाडी शिक वायची.
अच्छा रोज जाताय काय आता?
होय होय गाडी रोज शिकवायला लागत्या गॅप नाही आता. हा वाघवेड रोड ला गेलं होता. येथे बऱ्या पैकी जरा गावात घालायच जरा धाडस होई ना.
ते लगेच नाही रे हळूहळू होणारं.
त्यांना येते का वहिणीना
हो येते ती ऑफिसला घेऊनच जातो होतें ना गाडी आधी आता जरा कॅब सुरू केली आहे म्हणजे सकाळची
तू कसं शिकवली तू काय क्लास लावला तू शिकवली
नाही घरातच शिकवली मी समोर ग्राऊड अ बिल्डींगच्या इथ होत तीथ जाऊन शिकलो
गावात गावात शिकल्यावर काय असं पडलं बिडलं किंवा काय.
नाही नाही नाही कधीच नाही अजून तर
नाहीय ना तेचं बे ते आहे डोक्यात गावांत सोडायचं आहे मागं बसून मी मागं बसून पांक जातोय हेज्यापर्यंत अ इकड शिवपुरीला जाते इकडं रेटऱ्यावरन वळते मागं बसून तिथं चालोय रे आजून गावातलं काय धाडस होऊन झाले
हळू चला म्हण्याचं तिकडे जाऊ नका म्हणा डायरेक्ट गांधी चौकात इकड आष्टा नाक्यावरून आपल्या इस्लाबादकूल थोड थोड महादेव नगरांत थोडं असं हळूहळू जरा कमी करता ट्राफिक असले तर रस्त्यावर जायचं
हा कमीट्रफ
हा नंतर मग तीथू येताना मग काय करायचं थोडस टायमिंग बघायचं सकाळ सकाळी जायचं नाही तर संध्याकाळी जायचं थोडंसं अकरा बाराला गेलं की थोडंसं ट्राफिक कमी असते ना मग इस्लामपूर हायस्कूलवर नाही यायचं खाली इकडं आपल्या पोस्ट ऑफिसच्या इथलं मग तसं हळू हळू घालाऊन द्यायचे गावांत जास्त असं करायचं हळूहळू
तरी ते हे जजमेंट दिले आहे तिला म्हणजे ते लीव्हर कमी करायचं वाढवायचं काय काय लेडीज असे असतात की असं काय व्हायला लागलं गड बडवायला लागले की लिव्हर वाढउन ठेवतात ते एवढं हातचं दिला जाईल
बरं झाल मीळाली मग काय गाडी म्हणून
हा गाड्या आल्यातच जमाय फक्तं गावांत न अजून हे केल्या वर
हे काय आता तर शिकले लगेच कॉन्फिडन्स या्यायला पाहिजे असे
अरे त्याच्या्कडे गेलो होतो क्लास लावायला आता दोन दिवसांपूर्वी म्हटलं आपणं केवा शिकत बसणारं आपलं कॉन्फिडन्स कमी असते म्हणून नेलं अस्त तर तिथं त्याची काय माझ्या गाडीच ते लिव्हर असते की नाही तेत्यानी मुळातच कमी करून ठेवलेल असते म्हणजे ते किती बी वाढवलं तरी ते फंडत जात नाही म्हणजे पडू नये म्हणून केलं असेल त्यानी भवतेक
हम्म हम् हम्
त्यावरचा अंदाज म्हटलं ही होणारं नाही रेग्युलर रस्त्यावर ही ही होई ना ती वाढून झालेली आहे वरती बस्ती
हा हा हा
म्हटलं मग तिथन आलों एक दिवस अंदाज घेऊन आणि परत गेलो ना
आणि तू जाउदे तू गेला आपली शिकायची करायला
हा हो आमाला कसं कॉन्फिडन्स नसल्यामुळें हम्म
पुण्यातत कसं आहे. माहि आहे का पुण्यातत काय काय ठिकाणी तुला हे करतात म्हणजे ऍप वर त बुक करायचंय लोक येतात म्हणजे लेडीजच येती शिकवायला आणि आपल्याच गाडीवर शिकवते आपल्याला लेडीज ला
होय हला भारी ये ग पुण्यात निघाले इकडं अजून नाही कायस किती रुपये घेतात ते काय
अ ते नाही काय बर आपला असं ड बघितलेली प तासावर असणार आहे किती वेळ चालवत त्यावर
बर
पण असते म्हणजे
हा तिकड काय पाऊस बीस काय
पाऊस नाही अं आज बकळच आहे हो ढगच आहे ढग होऊन असच आहे हा आम्ही एक मिनिट लावतो परत
हा हा हा चाल